आवाज येतोय ना?
हो हो येतोय.
हा पाऊस कसा आहे?
हो चालू आहे ना. ताई कालपासून पाऊस चालू आहे हो.
हा इक इकड पण खूप पाऊस आहे. तेच म्हटलं कधी जुलै महिन्यापर्यंत पाऊस नव्हता तोपर्यंत इत की आतुरतेन वाट बघितली. पण जेव्हा पडतो तेव्हा पण चिक - चिक. पावसामध्ये खाली वर करायला नको वाटत.
हो.
थोडस त्रासदायक वाटतं. पण तो पण गरजेचा आहे. कारण पिण्याच्या पाण्याची म्हणजे अगदी शेतीच्या पाण्याची फारच च त्रास झाला या उन्हाळ्यामध्ये म्हणजे या वर्षीचा उन्हाळा सहा महिने म्हटलं तरी चालेल काय हरकत नाही.
हो ना.
हा. त्यामुळ थोडस म्हणजे पावसाची गरज पण आहेच. पण ते कसं होत थोडा एकसारखा पाऊस सुरू राहिला की ना मुलांना ने - आण करणं किंवा काय थोडस त्रासदायक वाटत पण तो गरजेचा पण आहे. थोडीशी उघड झाक असेल तर छान वाटतं आणखीनच.
हो ना. तेच ते.
पहिले कसं हे पाऊसात
उष्णता पण खूप होती यावेेळेस तर पावसाची. ची गरजच होती आपल्याला जे हा पाऊस. पाऊस पडल्यावरच सगळ्या सगळ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना सग. त्यांना आनंद होत असतो बरं कीने अस.
तुम्ही जर खिडकीतनं थोडंसं बघितलं तर ती झाड झाडांना सुद्धा किती नवून निघाल्यासारखी झाली म्हणजे. ते आपण थोडंस पाणी देणं वेगळं आणि वरून पावसाचं पाण्यानं. त्या झाडांना सुद्धा किती एकदम हे. झाले निसर्ग सुद्धा किती छान असतो पावसाळमध्ये. कारण त्यांना ते नैसर्गिकरित्या पाणी मिळालेलं आणि हे असं. आपण देणं पाणी थोडस ते फरक राहतो ना. हा मण म मला असं वाटत कि पाऊस आहे आता. मी मुलांना आणलं येताना मला अस. अगदी ठिकठिकाणी झाडांची तोड केलेली हायवे लगत असल्यामुळे हायवेच्या ठिकाणी. झाडांचे फार वृक्ष तोडवत्या मग मला कसं वाटतं. एक तरी झाड पावसाळ्यात आपण लावलं पाहिजे. थोडं थोडं आपण आपल्या सुरुवात केली तर ते थोडस सुद्धा. होणार एक दोन एक दोन झाड जरी लावली तरी. जर झाड लावली तर तो नॅचरल ऑक्सिजन आहे आपल्याला.
हो हो ते तर एकदम म्हणजे खूप चांगली गोष्ट बोलली तुम्ही. कि जो ऑक्सिजन म्हणजे प्रदूषण होत ना. जे ऑक्सिजन आपल्याला भेटायला पाहिजे ना तर तो जास्त भेटत नाही ट्रॅफिक. वगैरे ते जास्त होते बघा गाड्यांचं. धावणं जास्त येत त्याच्यामुळे तो ऑक्सिजन पण कमी होतोय आपला. बरोबर आहे की नाही तर मग ते अ समजा आपण जर असं पण ठरवलं की आपला बड्डे. आपण पार्टी वगैरे. वेगवेगळं करतो खाणं वगैरे. किंवा नाश्त्याला काय काय बनवणं.
हा.
हो. बायकांना बोलवून तर आपण जर असं ठरवलं की आपला बड्डे येईन आपण त्या. दरबड्डे्याला एक झाड लावायचं तर किती छान होईल ते. आपल्याला ऑक्सिजन पण भेटेल. आणि आपण एक काहीतरी चांगलं काम करतोयेत त्याचं पण आपल्याला. आपल्या मनाला हे होईल का नाही बा आपल्या बर््डेनिमित्त आपण एखादं एक काम चांगलं. कल बॉस. ते पण आपण सुचवू शकतोय किंवा करू शकतोय.
तू करू शकतो करू शकतो माझा म्हणजे माझं होता त्या आजोबांचा. वर्षरानिमित्तानं आमच्या मावनी असं झाड मारळाची झाड दिलेली सगळ्या. ते मला तर एक. त्या व्यक्तीची एक आठवण म्हणून म्हणजे कधीही ते झाड बघितलं तर त्यांची आठवण निघणार. असं होतं ना म्हणजे झाडं पण लावणारच. मला असं वाटतं ते लग्ना लग्न समारंभात असे ना का. किंवा एखाद्याच्या निमित्त असं ना का. आता आम्ही तो उपक्रम शाळेेत राबवलाय म्हणजे आमच्या मुलांच्या वाढदिवसाला शाळेसाठी एक झाड देतो. मग ते अवतीभवती कुठेही तुम्ही लावा. पण म्हणजे एक तेलाना पेन्सिल वाटणे, खाऊ वाटणे, ह्या व्यतिरिक्त तर ते एक झाड दिलं तर निदान तिथ लावलं जात. आता थोडस हा माझ्या मुलांनी सुद्धा ह्या उन्हाळ्यात मी त्यांना सवय लावली हे आपण ज्या बिया खाल् ह्या आज तुम्ही लावल्या तर त्याची रोप तयार होणार आहेत. त्यांनी तो काळ पूर्ण एन्जॉय केला एक महिनाभर त्यांनी ती बिया त्या लावल्या मे महिन्यात आता त्या इतक्या छान आलेल्या आहेत एवढ्या प्रमाणात त्याची रोपं तयार झालेली आहेत मग ते रोज उठलं की त्या रोपानकडे जाणार ते बघणार म्हणजे ते केवढी झालीत केवढी झालीत मग त्यांना पण ती सोड जाणीव झाली ना? कि हे र हे लवलं कि त्याच झाड येणार. म्हणजे कोणतंही फळ असू दे.
अ एक त्यांना सवय पण होणार ताई की आपण रोज त्या झाडाला पाणी घातलं पाहिजे आणि आणि आपल्याला ते प्रश्न करणार मम्मी हे केव्हा झाड मोठ होणार?, केव्हा त्याला फळ येणार? किंवा मी अं खाणार असं सतत आपल्याला विचारत राहणार लहान मुलं की मम्मी केव्हा वाढणार मग?
ना म्हणजे एक आपण अभ्यास करणं आणि स्वतः तो त्यांनी स्वतःच्या हाताने अनुभव घेणं मी त्यांना स्वतः लावायला लावली म्हणजे काय होतं कि तुम ते हे तू दोन झाडं लावलेली त्याच तू पाणी घालायचं तू त्यांना मोठं करायचं मग ते आपण जाऊन आता शेतं तामध्ये आम्ही एक दिवस ठरून एक दिवस ते अट म्हणून पंधरा ऑगस्ट वगैरे असा दिवस ठेवून आम्ही ते लावणार म्हणजे काय होतं मुलांना पण त्या गोष्टी जाणीव राहिली पाहिजे पुढं जाऊन ते एक तरी झाड आपण लावाव एवढी आपण जर सामाज्याची जबाबदारी पार पडली तर पुढे जाऊन ते पण करणारच आहेत ना.
हो बरोबर आहे.
हो तर आता तस थोडस आपण पण केलं पाहिजे कारण मुलांना कसं आहे
आता ऐका श्रा आपण श्राद्ध राहतं आपल्या घरातलं ज जे म्हातारे माणसं वगैरे जातात. त्याच्या ज्या श्राद्धाच्या निमित्ताने सुद्धा जे पाहुणे येतील त्यांना स त्यांना एक एक झाड जर वाटलं तुळस म्हणा वगैरे तर किती छान होईल बघा बरं म्हणजे ते त्यांनी त्याने म्हणजे एक पुण्य पण होईल श्राद्ध अ.. केल्याचं आणि एक ते झाड दिल्यामुळे त्यांच्या घरात ते आठवण म्हणून पण राहिल का यांनी श्राद्धाच्या निमित्याने एक झाड दिलं, पण ते किती छान झालं वा.. किती म्हणजे तुळस दिली आणि
असं होतं ना मग ते आता आम्ही इथ बचत गटाच्या मार्फत ना एखादी कुंकवाचा कार्यक्रम ठेवला संक्रांतीला ते किती भरमसाठ त्या घरात साठतात त्याचा वापर थोडस मागच्या वर्षी आम्ही हे प्लास्टिकच्या वस्तूना थोडं आपण आळा घातला पाहिजे अस मला वाटतं. करण्यात काय अर्थ आहे. घरात त्या प्लास्टिकचा वापर होतोय त्यामुळे आजारांना निमंत्रण मिळतय
आणि तुम्ही अ बघा तुळ नाही तुळशीचे अ- पहिले लोक तुळशीचे पानं खात होते. अ... म्हणजे काही असंही वाटलं तर काढा करत होते तुळशीच्या पानांचा पावसामध्ये हाय की नाही.
हो... अच्छा.
पांटलाच्या नन
हो... कडुलिंबाचे पान हो हो असं.
पाहिजे ते त्या दृष्टीन आपण मुलांना पण किंवा समाजात आपण कुल्टान जागृती आपण स्वतःपासून सुरवात केलीत थोडसं पुढं जाऊन ते पण होणारच.
हो ते-ते एकदम चांगली गोष्ट आहे. हो ना. मला खूप आवडले तुमचे विचार.
हा ते आपण म्हणजे कस आपण इतरांना सांगू. तू किंवा त्यांनी अनुकरण करू किंवा
हंम्म. अजून अं अजून वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आपण करू शकतोय.
असं
हम्म हो.
हॅलो! हॅलो!
हां बोला ना. हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!